हॅलो
हा हॅलो
हा बोला की आपण एक रेसिपी सांगूया काय
चालतंय
तुम्ही व्हेजिटेरियन आहे का नॉन व्हेज आहे
आमि व्हय आम्ही हेच आहे असं शाकाहारीच आहे नॉनव्हेज नाही जैनांचा आहे मी
कसं आम्ही नॉनव्हेजीटेरियन आहे आम्ही कस असं वाचारतेय रेसिपी पाहिजे असल तेचं सांगतोय ते रेसिपी पाजे असल ते सांगतोय
होय-होय तस काय ये नुस सोडा. हम्
मग तुम्ही स्पेशल डिश कुठला करता
स्पेशल असं काही नाही हेच की मिसळ पावभाजी. अ असलच करते सारखं
पनीर वगैरे.
पणिस पण करते की.
काजू करी,
होय तेचं पण करते.
तुम्हाला कुठली रेसिपी पाहिजेल सांगा सांगते मी,
तुम्हा तुम्ही आता कुठलं
मी सगळें करते व्हेज नॉन व्हेज सगळं असत होय
हा! हा!
तुम्हाला कुठली रेसिपी पाहिजेल म्हणता ती सांगतो. काजू करीची सांगु
हा-हा सांगा कि नाही-नाही येतय खरंतरी पण म्हणजे तुमच पद्धत हा, अ
माझी कस मी पहिलं हे शिजवून घेतोय. कांदा, काजू, काजूतेन सगळं शिजवून घेतोय मी होय, पाण्यात घालून शिजवून घेतो कांदा आणि काजू चार कांदा आणि शंभर ग्राम काजू, शिजवून घेतो मी,
आ हा,
शिजून घेऊन ट्रान्सफरंट होऊस शिजून घेतोय तेची गिरवी,
हा,
ग्रेवी करतो आणि मग ते झालं की टाॅमॅटोच प्युरी करून घेतोय टाॅमे आलं लसून कथिंबीर तेन घाल
हा- हा पेस्ट करून घज
ती पेस्ट झाली ना मग
हा,
अ त्याला तेल टाकतोय तेलात खडे मसाला टाकतोय तेजपत्ता, लवंगचे दोन कुडी, दालचीन हे सगळं, हे सगळं करून घेत. त्यात तेलात की नाही, हे ते घालतो. मग ते घातलं किंवा ते तेल सोडस पर्यंत शिजवून घेतोय एकदा तेल सुटलं, की मग चटणी
तर मसाला ते घालायचेत. ह
चटणी, मीठ घालतोय, मग त्याला तेल सुटल्यानंतर, मग काजूचा, आणि कांद्याचा जो, आपण पेस्ट केलेला असतोय ते घालतो.
ह. हा! हा! हा.
कि, मग अ अ, दुधात, दुधात शाई घेतोय आणि त्यात ते पनीर मसाला असतो की, नाही? पनीर मसाला घातला आणि अ अखंड एक पाकिट घालतो.
हा. हा. हा.
वीस रुपयाचा पंचवीस रुपयाचा असतो की नाही तो.
होय होय असते की
ते पूर्ण घालतोय आणि ते बारीक करून घेत अ मिक्सर मध्ये फिरवून घेतोय मग ते क्रीमी फॉर्म मधे येतोयएकदमच ते क्रीम क्रीम होत, ते शाई दूध घेतल्यामुळं
होय.
अगं ते अ काजू ते सगळ घालून केले ना जी प्युरीक केले की नाही आता सगळं मसाला वगैरे घालून. त्यात की तेल सुटल्या नंतर ते सगळ्या मसाला ते सुट त्यानंतर हे घालतो.
घालायचं अ
हा मग त्याच्यानंतर छान शिजवून घ्यायचं.
ह. हा.
परत तेल सुटेसपर्यंत शिजवून घ्यायच. आम्ही घेवतलं ना आणि परत तेलाचा फॉर्म घे जातोय मग आणि परत मंद एकदम गॅस बारीक ठेवून शिजवून घ्यायच मग तेल सुटतय मग तेल सुटलं ना कि मग अ त्यात काजू असते की नई काजू आपण शंभर ग्रॅम म मी काजू घेतलेले असतं त्यातलं पन्नास ग्रॅम आपण शिजायला घालतो. पन्नास ग्रॅम एकदम कडायला ठेवलेलं असते. मग ते पन्नास ग्राम असते की नाही ते घ्यायचा. काजूमध्ये गरम करायचा. घ्यायचं एकदम असं कुरकुरीत व्हावस बारीक गॅस ठेऊन.
होयभाजून.
त्यातली एक पाच मिनिटे त्यात टाकायचं.
टाकायचं हा
तस टाकलं ना की कुरकुरीत छान लागतंया
हो होय.
मग काजूकरी खाऊन खाऊन बघाा तस असं एकदा करून मस्त
हा हा करते की इथूस ह मी ग्रेव्ही करूनच करते. कांदा, टमॅटोचं ग्रेव्ही करतो. आणि अ हे
कच्चा ग्रेव्हि निका वा वास येतो.
भाजून करते भाजून ग्रेव्ही होय. दोन्ही हे करून भाजून करतो त्यात हे घालतो आलं लसूण परत ते हे मेथितीच ते तीही घालतोय त्यात हा ते मो कस्तुरी मेथी ते त्यात घालून हे करून भाजून घेतोय आणि हय ते मग काजू बिसत घालतोय जरा मग त्याचा ग्रेवी करतोय काजू मगजबी घालून तीळ असं घालून ते हे करतो एक पेस्ट करून घेतो.
कि जरा वगरे टेस्ट येते
तर हा टेस्ट येते हो
वेगळा टेस्ट येतोय कारण मी तिळकधी घालत नाही म्हणून अ व्हेज व्हेज मध्ये जास्त ते तुज क केलाना कि कडुवट पणा येतो.
होय लई घालत नाही तेवढंच तेवढं हो कशाचं
त्यातच अ काजूकरी मध्ये तिळ वगैरे जास्त घातलं ना कि
होय. होय. वेगळ येते होय. तेवढा जरा जरासा घालतो घ्या तीळ. आणि मग ते हे घालून पहिला मग तेला तेल घालून मग त्याच - - न पुक्का घालतोय. मग त्यात ते पेस्ट घालून मग हे करून घेते ते तेल सुटूसपर्यंत मग नंतर मग काजु तेन घालतोयं.
तरच ते चवीत्या तसच घटलं की नाही मग ते तेज - - वास येतोय सगळा - -
होय.
म्हणजे मी करून बघितलं पहिल्यांदा मी शिकत होतो की नाही तेव्हा करत हो - - करून बघितलं होत. काही असं एकदम असं घाण टेस्ट येतयं. तेल न सुट्टा घाठलं कीनी
घातलकी व्हयं हम् हम् ह्. ह्म.
मग.
हो झाली की माझ. होय, होय. रोज मी पाच करत होतो. होय, होय. होय. रोज पाच केले आणि खरं दोन दिवस कोण घेच केले नाही म्हणताना राहिलं नाही तर माझं तवाचं झाल असत.
हो.
म्हणजे वेळ नाही हे नाही असं म्हंटलंय ना एक दोघं तीघ जण. ते राहिलच. ते झाल्यात कॉल काल परवा दिवशी झालेयं.
हम्म, हम्म, हम्म. माझं पण कसं होतय मी कॉल क्लासला जातोय. त्याच्यामुळे की नाही मला वेळच मिळत नाही.
मिळत नाही होय.
ह आता तुमच कॉल धरून माझी आठ झालं असतील बघा.
हा, हा.
आता तीस कधी कम्प्लीट करायचं? ते लागले टेनशन. तीस कम्प्लीट केलं तरच हे होते काय?
होय, होय. आता पेमेंट पडतय तीस कंप्लीट केल्यावरच ते देत्यात.
हम्. मी करते सोडा आता मी आज दिवसभर करायलाच लागलोय.
आता टाइम संपले - - लेला वाटत त्या ऐश्वर्या ताई त्यांनी जास्त घेतल्यात. म्हणजे संपत आलत हे कॉलचं
हम्म, हम्म, हम्म.
मग त्यांनी हे करून घेतल्यात. पुढ आणि जरा म्हणजे कॉल कोणाच जास्त झालं नाहित ना अ लहान - - मुलं आहेत हे आहेत म्हणून अस बायकांचं झालंच नाही. म्हणताना मग होय मते जास्त म ते होय. म ते जास्त करून हे करून घेतल्यात.
हम्म हम्म हम्म.
तेेच म्हटलं परवा
रोज पाच करायचं म्हंटलं मी पण कीनी मला झालंच नाही ते
हा आणि कसं होतय माहितीय काय? बायका स त्यनासनी सवड पाहिजे. जे ते आपल्याला हे पाहिजे तरी असल तर आम्हालाच थोड पाहिजे अस पाहिजे कणी अस हे होतंय
हम्म हम्म हम्म.
मग आणि काय करता तुम्ही स्पेशल डिशेश?
आ
आणि काय काय करता म्हटलं स्पेशल डिशेस, तुमच्यात लय काय काय असतय नई.
होय. आणि काय असं ते मोबाईलवर बघूनच करतोय असं काय तर पाहिजे असलं तर.
होय.
हम्म हम्म.
मी काय मोबाईल मध्ये बघत नाही. बेसन लाडू
बेसनच लाडू, शेंगदाण्याच लाडू, परत नाचणीच लाडू
नाचण्याचं
होय नाचण्याचं
ते फे फर्स्ट टाईमच ऐकलय तीन
बेसनसारखंच करायचं
बेसनच करतोय मी घरी
हा तसच करायचं म तुपात भाजायचं ते हे नाचणीचं पीठ करून, हा पीठ करून ना हा आणि ते भाजून जास्त भाजून हे करून घ्यायचं आणि साखर भुकणा करून त्यात मिक्स करून घ्यायचं आणि डिंक घालायचं त्यात जरा
हम्म हम्म हम्म. नाचणं मला चालत नाही नई मला थायरॉइड हाय.
हा हा.
हम्म मला चालत
म्हणजे इथं पाककलेच स्पर्धा हो त शाळेतून ते गेलतो नाचणीचं ते होत नई सगळं म ते करून घेऊन गेलतो मग ते मॅडमांना सगळ्यांना आवडलं मग त्यांनी ऑर्डर दिलते.
हम्म हम्म म किती क कसं किलो विक त तुम्ही
ते अर्धा किलो पाचशे रुपयाला दिलो त्यनासणी
आणि बेसनच?
बेसनचं तेवढं मम्मीसनी च माहित मला पण काय तेवढं माहित नाही.
बेसनच मी घरी करतोयच.
हा हा. म्हणजे आमचं असल तर मजूर तेवढ घेतोय त सगळं तुमचं असलं तर मजुरी तेवढच घेतोय मी
हम्म हम्म हम्म.
त जास्त हुतय
मजुरी किती घेताय?
मजुरी अस त्या लाडू वर आता शेंगुळ्याच लाडू तुला तू अडीचशे रुपये
आणि मम्मी माझी सगळं करत्या शेंगुळ्याच लाडू सगळं सगळं करून देत्या मला मी पण करतोय बेसनचा लाडू पण कसं घरी वेळ पण मिळायला पाहिजेल ना.
होय होय
भडंग जरा पोरांना आता माणसच्या डाब्याला कसं पोरग्याच्या त्याला दोन डबा द्यायला लागतात ना एक चार वाजता खायला तीन वाजता येता ना